उचलला ना का होका लावना ये लाव ना
काय म्हणते आहे?
आवा काही नाही त इथे तीन नळी काढली होती. मला नळी लावून घ्या एकदा
झालं क मग प्यायचं पाणी भरलं का?
हाव भरलं दिदी
आमचं भी ताईनी ना भरलं नळी लावली काही म्या भरलं. कॉल चालू असतानाचं हम्म हा
पुज्याचा फोन आलता मधी.
हा ग काय म्हणे?
पुजा म्हणे कोणाला बोल रा राहिला मी आणलं स्वताय चालूय म्हणलं म्हण तुम्ही केले? त्यायला मिळालं नाही आता तेच झालं मी करते म्हणलं त्यायला म्हण त्यायला करून घ्यावणे स्वाती ताईला
हा ना करून घ्या माझे झाले का मग करून घ्या तुम्ही लगेच
हा
हा काही मग आता आज काय निंदा चाललंय
आता आज का आजचे दिवस ते तुर्निंदाची ते मा वावरात चालले तर
हो का तूर चांगली का हो त्यांची?
हा बाई तुरीले बसे आव स्वती ताईचे ते यांच्या रखावायच्या त्याशी केसंग लागेल वैगुूनरीरी
लघ शेंगा लागल्या
हा ल असं निबर झालं लगी तुरीच्या याच्या मधे दोघी जावायच्या.
आहो त्यांच्याले लवकर आहे मग त्यांनी ह मे च्या अगोदर लावेले आहे आम्ही लावल्या का त्यांची बाद लावून झालते तेव्हा आम्ही लावल्या
नवी तेच इथकावा निबर नाश येल विलग कर्शक येई
मग त्या निंदू राहिल्या केवढ्या मोठाल्या
नाही, नाही हे खमर दाजी तर लहान, लहान आहे त्या मागून लावेल त्यांच्या वाल्या पण त्याश चांंगले भारी येल आहे बाई
हाव का भारी तुरी आहे त्यांच्या, त्यांच्या मागच्या वर्षी बि चांगल्या विकल्या होत्या.
त्यांच्या मागच्या वर्षीबी लय झालत्या.
मागच्या वर्षी बि लय झालत्या त्यांच्या.
हा म्हणजे त्यांची जल जजमेंट येऊन येल तुरुची ना हा. ते जेल मे डाल दाल तुरीची.
भाव बी चांगला होता न मग
हा भाव बेन यंदा बी त्याला भावच भेटणार आहे.
हाव.. भाऊ बी चांगला होता आणि काय माहिती आता. यंदा काय होतं भाव राहतो का राहता राय भरेन भाव भाव राहिला चांगला तर मग पैसे होत्या नाही राहिला तर मग नाही तर आता काही परेशानी नाही आता जागेवर येत येते लोक इथून घेऊन जऊ राहिले आपल्या गावातून.
हा टोळका सुद्धा जाग्यावर विकु राहिले.
आता हा आता जागीवर यंदा नाही तर पहिले नव्हते येत पाच वर्षपासूनच जागेवर यायला लागले.
हा.
मागच्या वर्षीपासून असं जागेवर विकत घेऊन चालले लोक. मगण्यायच न्यायचं भाड वाचत ना.
ब
न्यायचं भाडं वाचतन तेवढंच आपल जागे जागेवर नेलका मग एवढी परिस परेशानी नाही होत आपण तोडून आणलका मग न्यायचं, न्यायचं कुटाना राहत नाही ना बाहेर गावी. त्याला त्याच्यामुळ मग आम्ही बी लावले हो यंदा अर्धा एकर.
बरं झालं लय पैसा हे त्यांच्यामध्यी.
हाव आम्ही बी लावले यंदा अर्ध एकर.
कुट काढून आणना.
पटकण येतो. आता काय माहिती चांगला यंदा भाव राहतो नाही राहत
टाकून दे यांच्यात मिरची मिरकुट टाकून घ्या मस्त.
काय नेसल होत तुम्ही?
काय?
अ मागच्या वर्षी.
हा आमही कुंल कुंटल शेंगा तोडल्या.
हाव का पाशिरीनं.
पाशीरीन.
काय पाय शेरी होती?
अ पंचवीस रुपये.
हो का पंचवीस, पंचवीस रुपये होती का? नाही ना हो. जादा होती वाटत.
नाही आम्ही मागून गेलतो लगी.
होाव का?
हम्म.
चांगलं भर चांगलं होतं मग
हा.
हम्म चांगले पैसे ब चांगले होते पाशरीवाल्याचे बी.
मंगबई हा मिरच्या की
चाली काय दिदी शाळेत
हा ना भाजी करायची अजून भाजी पोळ्या झाल्या भाजी राहिली ती म्हणते मी आल. बा तेवढ काढून आण मी भाजी कालून ट किती?
हा होवका?
हा.
गोबी चिरेल चुरेल असल ना.
हा वा पळून घेतली थोडी
हा मग ते बई वाफरलूनच घ्यायचं हो माय गोबिवर लई औषधी फावारण्या रा त्या्या
हा भाई वा पळलीच.
हा काय काय करायचं? काय मीठ टाकायचं गरम गरम पाणी खळखळ पाणी उकळायचं. मीठ टाकायचं आणि त्याच्यात गोबी टाकायची चांगली ककळीऊ द्यायची. आणि मग ते पाणी काढून टाकायचं आणि परत दुसरा पाण्या धुवायचं लई गोबीवर ना लई घाान आळ्यान उळ्यान औ शिदीीरा त्या
हा मग तेच बाई त्याच्यासाठी मग मी उकळून घेतली तर
हा गोबी कधी बी खरंच उकळून घ्यायची चांगलं असशे बी पाले भाज्या बी मी टाकून दोन तीन पाण्या न धुयच कारण आता काय होतंय फवारण्याला करताय हो.
क पाणी ग ह ना फवार बारी बारी ह शिजव आता
हा आणि गोबीवर बी गंज राहत ना ते आळ्या नाही म्हणून पिऊ नाही. पडमणून तर किती किती राहत होते गोबीवर तर लगे असं. परेशानी होऊन जातील तर चांगलं खळकळ पाणी उकळायचं मीठ टाकायचं मग त्याच्यात गोबी धुवून घ्यायचे.
केस नामा
तशी करायचीच नाही मग काढली धुून घेतली का मग आपलं परत चांगल्या पाण्यान धुऊून घ्यायचं दोनदा आणि मग कलसाच्या तिला तसं खायचंच नाही मग या नसत आजार उ राहिले मग ते
तेच ना मग त कालंटा
त्यालाचज राहिले मग ते ह्या श फवारण्यामुळे औषधी पवारण्या मुून ते
बाई कोणी काय करतात नसत एवढं वाकडं केलं क नाही केलं झाले दुख नाही उ राहिले मग त्यायला
नाही चांगलं उकडून घे मी तुमला का सांू का मी मटकीे आणतेन बाजारची मी मग क आणते मला बई आता आपण आपण आपलं चांगलं पाणी घेतो भिजू घालाला मटकीला आता ते लोक कशी? पाणी घेते आणि काय घेते आणि किती दिवस राहते. मी काय करते मटकीला बी खळखळ पाण्यात तुकडून घेते.
मी बी तर आम्ही तरच करतो भैी आम्ही नाही करीता साबड दोबड
पाणी ठेवते गरम करायला खळकळ उकळते. आणि मटकी त्याच्यातु चांगली उकळी घेऊन घेत चांगली उकळी घेऊन घेते. आणि मग चालणी व मी तुळून घेतेन मग परत धुवून घेते मग पोराल करते. दला
हा ना.
आणि पा पालक भाज्या प बी चार चार पाण्यान धुते मी. लईच घाल राहते ना ती.
बस बस हाव लस घांटरात जिरे ते टाकात.
गोबीला बी येते तिला भाजी करते येतेच मनान
बई सगळे तर तिला तिला काही सांगणारच काम नाहीच होतंय.
चांगलंय मग आ अस शिको आला पायसं परला बी भाज्या मेन रात्या भाज्या आल्या पाहिजे.
तिला काही सांगाच कामणी राातील सगळ येत ल की
हा आलं पाहिजे पुरीला चांग भाज्या आणतीलन कसं आहे अभ्यास करून स्वयंपाक बी आला पाहिजे थोडाफार भाज्या बिज्या बी भाशा शिकवाच्या. दुसरं नका का कराण शतात शेतात बितात नाही न्यायचं लागलं तर
शताात कोण मा शताात जीवारी येत बाई
शेतात नाही न्यायचं पण मग कसं आहे थोडस भाज्या आण ते ना आल्या पाहिजे.
गरज अशा भारी मटणाच्या भाज्या सारख्या भाज्या करती
हाव का काळी रशील ते समजा येते मग
हा भाज्यागी ज्या त्या पोळ्या जमा त्या पूर्णच सायपाक येतो.
बरं आहे ह मस् का पा दुसरं कसं आहे धुनं भांडेकुरी पण शिकत. पण स्वयंपाक कस आहे. स्वयंपाक थोडा मना बिजी टॅलेंट पाहिजे ना आलं पाहिजे स्वयंपाक भाज्या चांगल्या करता आलं पाहिजे.
भाज्या गीज भाज्या घी जगण चांगल्या करतेि ती तान नाही भाज्या आहेत तिच्या.
हा सवय लाग त चांगलं राहतं शिकवायचं भाज्या करायला लावायचं बाकीचं न का का कराय लावणं. पण भाज्या कर म्हनायचं तिला म्हनायचं.
भाज्या करती ते मी काही करत नाही मी संध्याकाळी नसते बसेलवती वाटवर त य येते मला.
होव का बरेल मग हव मंग. हे पण एक सागून काय शेतातून आलेवर अ जुबले बोर होत करा वाटत नाही हो काही
हा.
दिवसभर काम करू करू जी आडवा पडून जातून मग काय कराव वाटेल संध्याकाळी हाताखाली पोरी असल्या का मंग काही वाटत नाही.
हो ना केच ना.
हम्म. बरं आहे थोडा हाताखाली पाहिजे मग.
करते.
करू राहिली भाजी करू राहिली मंग होव का. बाकीच्या लहानपोरीच आवरलं त्यांच्या दोघीच लहान दिदीच ते
ते ते नाही काय का मला ते ते ते आवरून काय ते.
एक दिवस आली दुकानावर अ द दोन रुप रुपे घेऊन आल्या दोघी फात्यावरून शाळेतून येताना दोन रुपये आण आणि म्हणे काकू एक एक रुपयाचा पेढा द्या बई मी म्हणलं बाई. बरण्या पाहिल्या भरण्यात काही एक एक रुपयाचा पेढा नव्हता मग. एक रुपयाचा पेढा द्या म्हणे अगोदर अशी म्हणती बरं का ती. लाणी लाणी म्हणते मग मी म्हणल बाई एक कृपयाचा. पेडा नाही ग ज घे म्हणलं तुला दोन रुपयाचा जाऊ दे. दे म्हणले एक रुपय दोन रुपयाचा पेढा घ्या म्हणते कशी अजून एक द्या ना मग. हे दुसरा एक रुपया ठेवला आणि अजून एक रुपयाचं. दोन वाला पेड्या द म्हणल परिशान ग तू तुला एक वाला दोन वाला पेड. त्यो दिला परत अजून एक मागू राहिले म्ह कोणाला लागतो मग ती माझ बहिणीला लागतो मला घे बाई मग मग दोघीला दोन दोन वाले पेढ दिले दोन रुपये दिले तिनं म्हणल पाय म्हणलं कि दोघिला लागत असल त्यां ला
हा
तर तिला एक दिला मी दोनवाला तर ती म्हणती अजून एक द्या ना काकू अ म्हणल कोणाला म्हणती माझ्या बहिणीला लागतो म्हणलं जाय बाई मग घेऊन जाय परत ती अशी नाराज झाल्यासारखी होईन म्हणलं त ते धऊून दिला म मा तिला पेडा
हम्म
मंग गेली खुश होऊन पळत तिला दाखवू राहिली एक वाला नव्हत म्हणे तिथंच त्या काकूून दोन दोन वाले दिले बरं ठेवते मी करते नंतर
हा हा
हॅलो माईक चेक